हॅलो, हा बोल ग, हा येतोय-येतोय.
बोल आता, काय बोलते, काय टॉपिक घ्यायचा. हो, चहा माझा मागाशीच झाला ग चार वाजता, मग मी चहा वगैरे झालं. आणि मग सगळ आता आवरल पटापट् एक साइडला पाच-पाच मिनिटाचा दुसरी पण बोली कॉल करू का? तर बोली बघ करते का तर ती गेली ऑनलाईन गायबच झाली माझ तुझा आला मेसेज मग करतो.
हा का, हा तेच म्हणजे पाच मिनिटनी. हो-हो ते पाच मिनिटनी कस म्हणजे पूर्ण हे होत ते ना काय म्हणतात त्याला, तिथे ऍड होऊन जाते ना ते.
हा ऍड होऊन जाते, रिफेक्ट आता मी इफेक्टिव्ह नाही बघितले पण झालय असेल मी बघितल नाय झालंय का आपलं ॲड आता, इफेक्टिव्ह म्हणून पण आलय
हो पाच मिनिट पाच मिनिटचा वेळ म्हणजे घेतला तर ते ऍड पण होते आणि आप आपल्याला गॅप पण मिडतो ना तेवढा एवढा गॅप नाही करायचा कॉल हो.
सतत मग सतत नाही लावायचं म्हणजे सारखं लावत राहिलं ना मग इश्यू येतात थोडेसे
हा हा सारखं नाही लावायचं म्हणजे कंटिन्यू, कंटिन्यू एक कॉल झाला की क लगेच दुसरा असं नाही करायचा.
हो हो आता मी तिला आता तुझं झालं थोड्या वेळाने तिला सांगते मी थोड्या वेळाने तू कर मग तुझं झालं का मग मी तुला करत आहे.
माझ झालं की म्हणजे पाच मिनिटं थांब आणि जर ती करत असेल पाच मिनिटांनी तर मग
हा तिला करू दे. हो तिला करू द्याेत मग मी तुला लगे थोड्या वेळा दहा मिनटांनी कर म्हणते मी तुला, हम हम तो पर्यंत माझं पण आवरेल थोडस म्हणजे आता आवरल आवरलंय बऱ्यापैकी थोड थडं राहत ना ग इकडे हे कर, तिकडे ते कर
हो ग आता संध्याकाळची कामं
जेवण वगैरे जेवण तर मी लेट करते, पण बाकीच असत सगळे चहा, भांडी, केर काढणं.
हम्म
हम्म म्हगाशीच संध्याकाळची काम करून घेतलीस ना. हम्म दिवसभर एक ते जॉबला जाते का, की नाही एकटी च असते. नाही, नाही जॉबला नाही जात. हो का.
नाही नाही जॉब नाही.
हा का.
हो सर प मुलाच्या हेच्यात कुठे जमत जॉब हे
हा मुलगा छोटा आहे का?
छोटा म्हणजे तिसरीला आहे. थर्ड ला आहे. हम हा शाळेत वैगेरे हा शाळेत, शाळेत अभ्यास
सगळं बघावं लागतं.
सगळं सगळं
हम्म हम्म. मॅनेजच नाही होत ग मॅनेजच नाही होत. जॉब आणि घरचं आणि मुलगा वैगेरे असला तर नाहीच मॅनेज होत. हम्म सगळा वेळ त्याच्यातच चालला जातो निघून
तुम्ही कुठे राहता? तिकडेच राहता का तु श्रृती राहते तिकडेच राहता का? मी डोंबिवलीला राहते. डोंबिवलीला राहते. तुम्ही दोघी फ्रेंड आहात का? दोघे जण हो आम्ही फ्रेंड आहोत. तू पण तिकडचेच म्हणजे जे तिकडचे आहेत.
हो हो तिकडचीच आहे, आम्ही स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड अहो आम्ही छो लहानपणापासून चे फ्रेंड अहो आम्ही श्रुती आणि मी हो
मला तिच्या माझ्या सिस्टरने दिलं तिचा नंबर म्हणजे तिचा असंच ह्याच प्रोजेक्ट त्या दरम्यान ओळख झाली. तर तिने दिला मला नंबर तर ती बोलली मला ते मला एक अजून एक फ्रेंड आहे, ते माझ्या त्या वहिनींनी ती लीस्ट पाठवली होती ज्यांचे राहिले त्यांना सांगितल ना आता त्यांनी आम्हाला हायर केलंय म्हणजे तीने आम्हाला सांगितलं ना की हे करा म्हणून तर त्यांना मग त्या लोकांना मेसेज पाठवतात मग त्यात होत सगळ्यांचेच नाव आहेत आपले श्रुती हे तुझं नाव पण आता तुझं नाव येतं ना प्रांजली तिकडे म्हणून तुझेय माझंय सगळंच अजून आपलं कंप्लीट नाही झालं म ते त्यांना सांगितलं का त्यांना सांगा की संडेपर्यंत त्यांनी कंप्लीट करून घ्या. हा म्हणजे त्यांना सांगितल का तुमच्या ताईला. हा म्हणजे त्यांनी आता त्यांनी तिने आम्हाला हायर केलं ना तिनी सांगितलं ना मला हा प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी त्यांना अजून लोक हवे होते तर त त्यांनी सांगितलं की कोणी तुमच्या रे रेफरन्सने कोण आला तर तिने मग आमचं रेफरन्स दिले ना की तिघींचं नाव चार पाच जणीचं तेन हा मग त्यांना ते मेसेज करतात ओ हे सांगा त्यांना कि कम्प्लीट करून घ्या संडेपर्यंत
हम्म हम्म आता तर दोनच दिवस बाकी आहेत ग. आज आता जेवढं झालं तेवढं करू. आणि मग सॅटर्डे - संडे दोनच दिवस बघ संडेचा तर तो लास्ट दिवस येतो ना?
संडे तर लास्ट दिवस येतो. तुम्ही कंप्लीट करा. कारण तुमचे बऱ्यापैकी राहिलेत ना अजून?
हा माझे तर भर पूर राहिलेत. आता माझ्याकडे कोणी होत नाही बोलायला. म श्रुती सोबत केलं मी काल. हम्म. तिच्यासोबत ते पहिलंच केलं मी पहिलीच मुलगी ती तिच्यासोबत केलं मी त्याच्यानंतर आता तू. आणि अजून एक फ्रेंड आहे तिच्यासोबत करत आहे आता.
ओके मग ते थर्टी केलेस ना? व्यवस्थित जरी थर्टी तरी झाले नाही. ते तरी कंप्लीट करून घे म्हणजे थर्टी कॉल तुझे. थर्टी कॉल केले. हा आता माझ्या बरोबर टेन होतील आता तिच्या बरोबर टेन होतील ते फ्रेंड बरोबर म्हणजे ते आणि तुमचे व्यवस्थि स्थित होत असेल तर हून जाऊ देत आता माझ माझे मी जेव्हा फर्स्ट टाईम माझे सिस्टर बरोबर केले तर तिझं तर खूपच नेटवर्कचा इश्यू आमचे आठ कॉल असेच गेले रिजेक्टर अस हा फक्त दोनच कॉल व्यवस्थित झाले ते पण जास्त मिनिट फिफ्टी मिनिट खूप कमी दिसत. हा त्याच्यामध्येच मला वाटल तुला अजून पाच कॉल ऍड झाले अस
नाहीतर ते हा ते जे आठ कॉल होते त्याच्यामध्ये तुझे जर झाले अस ते पूर्ण व्यवस्थित तर मग ते बहुतेक -हा तर ते झालं असत. ते इफेक्टिव्ह कॉल्सवर डिपेंड करते. इफे क्ट कॉल आपले व्यवस्थित असले तर होते मग
हम्म मग मी त्याच श्रुतीला काल बोल तू पण बोल मी पण बोलते. म्हणजे आपल्या बरोबर हे ब इक्वल - इक्वल होऊन जाईल ना? सगळं व्यवस्थित. हा इक्वल -इक्वल. हा.
कॉल कर. मी एक कॉल करते. म्हणजे एक रिसिव्हर आणि एक कॉल करणारा असतो तर ते व्यवस्थित होऊन जाते बरोबर. म्हणजे तिचे पण पाच झाले कमप्लीट माझे पण पाच झाले ना. हा. हा.
ते कोणीतरी आता मला त्यांच्याकडे नंबर नाही पण मला असं विचारायचं होतं. की आता आमच्याकडे नाहीये पार्टनर तर आम्ही त्यांना एक्स्ट्रा म्हणजे जे आमच्याकडे जे पार्टनर आहेत त्यांना एक्स्ट्रा कॉल करू शकतो का, हे मला विचारायच होतं.
नाही नाही नाही करू शकत. नाही, एकाला पाचच करायचे.
असं बरोबर, कारण मला तर लागतच नव्हत. म्हणजे लागलं नाही मी ट्रायच नाही केल्या, पण ती बोलत होती. फ्रेंड आहे तिच्याबरोबर पाचच झालं, कट झाले दोन तीन. कॉल त ते आपले कॉल वाया गेले तर ते करूयात. पण मग नाही आता ते झालेत, कारण ते ऍड झालेत ना काउंडाऊन.
हा ते रिजेक्ट असतील किंवा मग ते एक्सेप्ट झाले असतील,, पण एकाला पाचच असं आहे ते.
रिझेक्ट माझ फक्त दोनच झालेत, आता एक आपण केला तो झाला,
हा तो आपला एक झाला, एक आपला नाही झालेला आहे पण एक झालेला आहे.
हम्म, आपल्या तो काल ह एक मिनिटच्या वरती जर इफेक्टिव्ह मध्ये असेल ना, मग ते ऍड होतात. आणि झिरो झिरो सेकंद असेल तर मग नाही होत.
रिजेक्ट, हा ते ते झिरो म्हणजे काहीच नाही झालं ना, काही बोलणच नाही झालं ना त्यामध्ये. हा, आ तर मला वाटते ते एक मिनिटही म्हणजे मी हॅलो म्हणत होती नेटवर्क नाही त्यास वगैरे बोलत होती त्याच्या मधे बहुतेक माझ पण एक मिनिट आहे त्याच्यामध्ये दाखवत आहे.
अ काय झालं ना, आता मी तुला तुला थोडं पहिला कॉल केलं तर तुला थोडा आवाज येत होता. तेव्हा तू बोलत होती, अग तु नेट नेटवर्क मध्ये या, आणि म जेव्हा सेकंड कॉल केला त्याला अजिबातच आवाज नव्हता येत.
हा, आणि आणि मला तुझं पहिला कॉलचा अजिबातच आवाज नव्हता, आणि सेकंड कॉलचा तुझा थोडा थोडा एकदम येत होता, आणि मग पुन्हा आवाज जात होता.
त्याच्यामुळेच ते इशु होत असे.
त्याच्यामुळे ते इ शूत होत हा, तसं झालं ते. आणि ऍप पण अपडेट ला आलं होता, आणि रिफ्रेश वगैरे पण केली, फोन स्विच ऑफ केला, पुन्हा ऑन केला.
हां.
हम्म.
मी पण केला, दोन वेळा रिस्टार्ट केला, रिफ्रे ेश करत राहिले सारखं सारखं,, कारन अपडेट ला आलेल, मग बोली रिफ्रेश करून दे सारख मग केला व्यवस्थित.
हा त्याच्यामुळे मग करून बघते म्हटलं तर ती दुस द्या फ्रेंडने,, तुझं झालं त्याच्यानंतर मग आपण म्हटलं काही आता करायचं नाही, मग थोड्या वेळात मेसेज आला मला तीचा
तिच्यासोबत केलेली.
हा, आता तिच्यासोबत दोन तीन झालं. हा, तिच्यासोबत जास्त नाही माझे दोन तीनच झाले.
ह् आता आपलं पण हातात, आता तू केलं ना, हा आता मी करनार, आता नंतर मी करेन.
हा नंतर तु कर. असे होतं, होऊन होऊन ते झाले पाहिजेत.
हो, काय नाही का सगळं ठीक, हाय. माझं पण मस्त, हेच आपलं प्रोजेक्ट मी, खोपोली माहित आहे? नसल माहिती म हा, अ पूर्ण मुंबईला नाही, इकडे वेस्टर्न लाईन म्हणजे वेस्टर्न लाईन पासून इकडे, आता मुंबई इकडे राहिली त्या तर मला ते लाईन पण सांगता नाही येत आणि इकडे पूर्ण कर्जत वगैरे माहिती तुला? कर्जत वगैरे, हा कर्जतच्या फूडे, कर्जत च्या फूडे
हां का?
स्टेशन खोपोली म्हणजे कर्जतपासून अं जो वेस्टर्न लाईनला पकडलं अस तर लास्ट स्टेशन खोपोली येतं.
अच्छा, अच्छा हो आम्ही इकडे सेंट्रल लाईनला वत त्याच्यामुळे आम्हाला काही तेवढं
तुम्हाला काय म तेवढं समजत नाही, हा, हा मला अं हा, हा
मग तिकडे तेवढी काही आयडिया हा, तेवढी आयडिया नाही आहे तिक कडे,
आता इकडे एवढं काय नस मग इकडे येणं जाणं होत नव्हतं, आपल्या डोंबिवली, ठाणा म्हणा, कल्याण म्हणा. तिकडे कायम जाणन येणं होतं आणि ते स्टेशन मला ओळखीचे त.
हा ते म्हणजे, हा ते म्हणजे हेच आहेत मेन असल्यासारखेच तर ते माहितच आहेत. सगळ्यांना कल्याण, ठाणे डोंबिवली हा, हा
पण जाण् अस येणं नाही होत कधी पण माहिती ते असं म्हणजे, कधी तरी कोणाची शॉपिंग वगैरे असेल तर कधी शॉपिंग पण काय साडी वगैरे असेल तरच, आजकाल ऑनलाईन झालंय. ते सगळं ऑनलाईनच शॉपिंग होत, ते सगळं ऑनलाईन च सुरु असतं हो, जायच आता
हा पावसात तर अजिबात, मी तर घराच्या बाहेरच निघत नाही पावसात. अजिबातच काही काम असेल एकदम गेल्याशिवाय होतच नाही तरच नाहीत तर मग निघतच नाही मी.
ऑनलाईन शॉपिंग वगैरे ऑनलाईन करते?
हो जास्तीत- जास्त तर ऑनलाईनच करते पण क जे ऑनलाईन नाही घ्यायचंय, मग ते ऑफलाईनच पण पावसात वगैरे नाही निघत मी. शक्य, तोवर बाहेर
मी पण आता ऑनलाईनच मागवते जास्त करून, आता आम्हाला कसं अब अब पण आता तुम्ही सिटीमध्ये आता तुम्हाला अटलीस्ट बाजार तरी जवळ असेल, आम्हाला बाजार वगैरे पण जवळ नाही ये म्हणजे मी गावाकडे राहते म्हणजे आता कर्जतमध्ये आता त एखादा सिटी असेल त्याच्यामध्ये कसं हा नगर तो नगर असं हाय आमचा हा मग तिकडे असं अशी गावं आहे तिकडे पण अशी गावं आहेत ते मग एका गावात तिथे राहते, तर माझा जाण येणं होत नाही तर कुठे जर काय एक्स्ट्रात जास्तच इमर्जन्सी असेल तरच जाणं होतं.
तरच, हो. हो आमच्या इकडे आहे मार्केट एरिया वगैरे आहे, इकडे डोंबिवलीला वगैरे तर ते अं
ते भाजीपाला जाण्यासाठी आणण्याचासाठी होतं, होत असेल ना जाणं, हो, हो हो, हो
भाजीपाला ते तर जावंच लागते, भाजीपाला संपल्यावर भाजीपाला, किराणा.
किराणा, किराणाच काय होणा मंथली होऊन जातं पण भाजी
हा भाजीपाल्यासाठी जावचं लागते आणि आ अजून काही छोट्या, मोठ्या गोष्टी जर लागल्या तर मग जाते, हम्. पावसात तर शक्यतो नाहीच जात म्हणा टाळते, हसबंडलाच सांगते आणा.
ते ज जवळ ला जॉब करतात, कि लांब करतात म्हणजे, त्यांचा अंबरनाथ ओके. ट्रेनने जाण येणं होत असेल, नाही नाही गाडी घेऊन ओके. हां हां.
ट्रेन नाही जात ट्रेन सुटच नाही होत त्यांना तो लोकलचा प्रवास.
ना ना आता तर खूप गर्दी दिन किती काय काय वापरे ह पावसात अजिबात नाही हा.
हा ते नकोच वाटते ते पावसामध्ये.
पावसात तर अजिबात इच्छा नसेल होत, म्हणजे ट्रेनने नाहीच हो. मग ते गेल्यावर मग तू एकटीच दिवस
हो हो हो तेच आवरण्यात वेळ जातो दुपारपर्यंत बारा एक बारा वगैरे वाचतात आवरन्यात पर्यंत पूर्ण सगळं काही
नई.
सकाळी पासुन उठे म्हणजे टिफिन वगैरे राहतो तर पण बाकीचा आवरण बाकी के असते ना, मग ते सगळं करूनच मग मस
दहा वाजता मी कामच करत. ‌ कामाच सध्या आवरत होते घरचं, हो हो हो अगं. हा माझा मुलगा गेला. माझा मुलगा आठ वाजता जातो. त्याच्यानंतर माझं लवकर आवरल लव पाऊस होत तर मला खाली धुवायला म्हणजे आमच्या अशी खाली कशी जागा असते. तिथे जात मी धुवायला पण खूप पाऊस होता. म मी मशीनलाच कपडे लावले मग माझे जास्त काही कामच नव्हते. आज तुम्ही दहा वाजता फ्री झाली. तर मग मी तुला केला तर मग बऱ्यापैकी जे नाहीच रिप्लाय आला मग दुसऱ्यांना पण केलं